हॅलो
हा हा बोल ताई. येतोय आवाज, आवाजच येत नव्हता आधी
बाकी काय चाल उकळीच्या मोदकच ना हा मग ते छान मळलं की मग छान होतात आणि मग ते थोडस झाकूनच ठेवायचं. म्हणजे गर गरम याच्यात लाटलं नकी छान होतो तो.
आणि त्याचं सारण वगैरे काय असतं.
सारण आपलं ओला नारळ खवायचं आणि मग तुपामध्ये थोडस परतवायचं आणि जेवढं नारळ असेल. एक वाटी की सपला तर मग तेवढाच गोळ घ्यायचा अ् आणि मग ते गुळ टाकून पण थोडस अ परतवायचं छान. व्यवस्थित छान सारण झालं म्हणजे वेलची पूर थोडी टाका, जायफळ टाका थोडस ग मग बंद करायचं आणि मग थंड झालं की आपल्या मोदक सारखं बनवायचं. आणि पाणी मग एका भांड्यात पाणी ठेवायचं. ते उकळल चाळणी ठेवायची एक पाच पाच एक मिनटं पण वापूलं तरी होऊन जातात.
होय का.
आणि ते गरमच छान लागतात.
मी चपातीच्या पिठाचे पण असे करते उकडीचे नसतात का ते. ते पण करते मी हा फक्त हे असत स कारण जे आपण तर होतो ना त्याच्यापेक्षा मी काय करत ते अ वेगळे म्हणजे खबर असं दोन वाट खचते मी दोन नार आणि त्याच्यात मस आपल्याला आता किती गोड पाहिजे त्याच्यानुसार मग गुळ टाकते मग ते खेसून वगैरे घ्याय आणि गुळ टाकून ते पूर्ण परतून घ्यायचं म्हणजे गुळ विरगळतो ना. मिश्रणात हा मग ते त्या नंतर ते चांगलं परतून वगैरे घ्यायचं आणि त्याच ते सारण पीठ आपण जे मळतो म तिला तसच हम आणि मग त्यानंतर म ते पण ते सारण भरायचं आणि असं ते बनवायचं काय म्हणास त्याला ते मोदक ने बनवायच आणि मग पाणी गरम करून ठेवायचं त्याच्यावरती उकडीला ठेवायचे.
बरोबर सेमच लागत असते थोडासाच टेस्ट वेगळी येत असेल बाकीच सेमच लागत असेल.
अ त्याचे ते तांदळाचे असल्यामुळे ते वेगळं ना असं मऊमऊ एकदम आणि चपातीचं पीठ कसं शिजल्यानंतर टेस्ट वेगळी येते झाला एवढंच.
पण ते बाकी एवढं काही वाटत नसेल.
नाही वाटत हो छान होतात उलटे ते पण आमच्यात ते नाही तर हेचे तळलेले नाही का ते सारना
तळलेले सारणाचे बरोबर आम्ही पण ते तळलेलेच करतो पण हे घरात थोडी वेगळी टेस्ट लागते आणि त्या निमित्तानं तांदळाचं पीठ पण जर जात तांदूळ खाल्ला त्याच्यामुळे बनतं मुलांना फार आवडते मस्त तूप टाकून गरम खूप छान लागतं असं वरतून छान खूप सारं तूप घ्यायचं मग खूप पण मग त्याचे ही मेहनत ते म्हणजे उकळ चांगली जमली पाहिजे तर त्याची मजा येते ते नाही ते नाही जमलं तर फुटून जात फाटून जात ते मग.
झालं मागच्या वेळेस फुटत होतं मग त्याच्या म ते करायलाच हे राहिल्या
हा कंटाळा येतो मग ते नको वाटतं करायला रे बिघडतंय कशाला बनवायचं. ह ते तेच चांगलं चांगलं. हम्म फक्त अजून काय प्रसाद वगैरे करतात का तुमच्याकडे
नाही गणपतीला तेच आणि मग काय अजून नाही काय हेच
अच्छा हा हा आमच्या तिकडे आम मध्य आम्ही मी म्हणजे मध्यप्रदेशी ना तर मग तिथे स पंजिरी म्हणून बनवतात कणक्याची प्रसाद म्हणून ते पण खूप छान लागत कणिक मस्त भाजून घ्यायची तुपामध्ये थोड्याशा आणि
ह
थोडीशी अ आपली जाड साखर असते ना त्याच्या पणपेक्षा बारीक साखर असतेशी रवा रवाळ साखर असते ती मिक्स करतात थोडेसे ड्रायफ्रूटस टाकायचे वेलची टाकायचे इतकं सुंदर लागतं ते खायला.
हम् हो का
साध आपण समजा कणकेचे लाडू वगैरे कसे करतो तस असतं ते कोरडं असतं पण पण इतकं सुंदर लागतं खूप छान लागतं ते प्रसादच असतो म्हणा एक तो ते खूप छान त्याच जास्त तूप घात न की लाडू छान होतो त्याचा. हो म्हणजे आमच्याकडे तर गोड मुलांना तर गोड एवढं आवडतं पण तो प्रश पडतो नेहमी रोज गोड गोड करायचं काय?
होय हेच्या त्या खोबऱ्याच्या वड्या वगैरे पण ह करून ठेवलं तर चालतील की छान होतात.
हो मला जमत नाही लेकिन पण मला जमत नाही त्याच्यामुळे होत नाही म्हणजे आता बनवतचं नाय खूप वेळा ट्राय पण ते कधी खूप साखर कोरडी हून जाते भाजता भाज किंवा मग ओलच राहून जात मग ते वड्याच पडत नाही त्याच्या मग आ ते मग बनवतच नाही मी
होय ते तसच प्रॉब्लेम होतय होय
सासूबाई छान बनवायच्या मग त्यांनी बनवल्या की म आणायच्या आमच्यासाठी पण त्या हो बनवायची आमच्यासाठी त्या आता नाहीये म आता त्याच्यामुळे आता मग नंनद असते मग त्यांनी बनवल्या कि मग ते आणतात आमच्यासाठी.
हा हा हा
मग आम्हाला जे जे आवडायचं मग ते आम्हाला जे जमत नाही मग ते बनवायच्या त्याच्यामुळे छान वाटत ते असं नाही. तर मग माहेरा बरून आणायच्या, माहेरी सांगायच कि बनवून ठेवा आमच्यासाठी. तसं करायला लागत.
हो ना आम तच जात ते कसं आता चिक्क्या वगैरे शेजारी वगैरे कोण असं असेल ना तर त्या मनीषा मावशी येत्यात शेंगदाण्याची चिक्की पण पण हेच साखरची साखरची एकदम आपण विकतची खतो ना
हा
त्या टाईप मध्ये खूप छान लागते हो एवढं मस्त बनवतात ना की काय बोलालंच नको मग ते असं मला पण नाही एवडं म्हणजे त्या असल्यासोबत कि आपल्याला टेन्शन नसतं ना जास्त असतं हा मग त्या असल्याशिवर मी करतच नाही म्हणजे आता मला पण येतं पण तरी पण त्यांना बोलवून घ्यायचं तर मणा तर पाच मिनटं वगैरे असं मग ते
समोर अस ला की आधार असतो
हो आणि ते शेंगदाण्या यांच्यात बनवा कुठ मोठं मोठं कुठ असत शेंगदाण्यांचं ते काय फक्त साखर अशी विरगवायचे मग ते विरगळले के पाक त्याचा आणि मग ते कुठ अस मोठ मोठं करून घ्यायच एकदम मोठ मोठं म्हणजे जास्त बारीक नाही करायच मोठ, मोठं म्हणजे आपण कशाला वापरतो खिचडीला वगैरे तुम्ही असं मोठं कुठ वापरता हा मग तसं आणि मग ते त्याच्यात त्या पाकात मिक्स होईल तेवढं म्हणजे समज आपल्याला हलवत, हलवत किती प्रमाणात त्याच्यामध्ये बसेल हा मग ते पूर्ण हलवून, हलवून हलवून घ्यायं मग त ते हलवत म्हणजे ते मिकस करत तवर अजून पाकाचा कठीण व्हायला लागत आणि मग ते कठीण झालं कि ल कीच असं प पुटाव म्हणजे नाहीत खाली जरी असं व वटा वगैरे स्वच्छ असेल ना तर खाली थोडसं तूप लावून घ्यायचं आणि असं पूर्ण पसरायचं आणि लाटायचं भर, भर, भर, भर लेच म्हणजे गरम आहे तोपर्यंतच नाहीर परत एकदा तेे म्हणजे ते चिकट हे झाली ना कि मग हा त्या साईज ला कडक राहत ते लगेच कडक होते मग ते पूर्ण
साखर पाकून जात
लगेच हे होते कडक हा मग ते लगेच पसरून घ्यायचं आणि पटपट पटपट ला आटायचं पण तो भासतो ना ते थापताना वगैरे नाही का असं बाय न्स जर हाताला वगैरे चिटकले ना तर एवढं ओरडायची वारी येते ना काय वला सांग
हा ह हा
ते पहिलं थापून वगैरे घ्यायचं आणि मग एकदम बारी बारीक ते क कट करत म्हणजे ते छोटे छट पिसेस ख तोच ते वाळत सुकतच ते लगेच आणि त्याच्या वड्या पडत थोडं मी - ठेवते जरा असं म्हजे की खराब वगैरे होऊ नये ना डब्यात ठेवल्यानंतर म्हणून मग थोडा वेळ ठेवते पण तरी पण असं ूनच म्हणजे असं खाल्लं ना कितीच खावडते त्या इतके छान बनवतात ते नाही.
चांगलच लागतं व्यवस्थित खाल्लं पण जात, बाहेरच आणलं काही आपण काही एवढं खात नाही. तेच, तेच तुमच्या गावी ते असं ची दूध असतं ते पण मिळत
हा, हा चिकाच, चिकाच ती ती काय फुकट हो चिकाच्या वड्या माहित मला पण म्हणजे मला येत नाही पण मम्मी आमची बनवते
अच्छा आणि छान लागतो ते आपण मस्त
हम्म छान आणि राहतात पण भरपूर दिवस असे
हो आणि मेन कसं शुद्ध दूध मिळतं ते असं फ्रोझन नाही ते शहरांमध्ये वगैरे कसं फ्रोझन मिळतं ते मग अ लोकं म्हणजे कसं फ्रीज मध्ये करून ठेवतात
ठेवतात होय
आता जिथून आम्हाला ओरिजिनल मिळत नाही मग आम्हाला वाटतं तर मग आम्हाला तसं फ्रोझनवालाच दूध आणायला चिकाचं आणि मग घरी वड्या करायच्या त्याच्या तसंच करायला लागतं नाहीतर मग असं भर कोण दूधवाले असे ओळखीचे म त्यांना सांगून ठेवायला लागतं की तुमच्याकडे असं दूध आलं त्याचा की आम्हाला फोन करा आम्हाला -आम्हाला आणून द्या-पण इथे सगळे विकतात इथे फ्री मध्ये हो इथे विकयला असतं हाह हह.
हो काय इथं काय फ्री मध्ये कोण पण देतं तांबे
हो म्हणजे आमच्या आम्ही जिथून दूध घेत ते देतात आम्हाला अ- फ्री मध्ये असं पण आता समजा कधी पाहिजे आणि त्यांच्याकडे नसलं तर मग बाहेरून आणायचं म्हटलं की मग ते विकतचं देतात. म्हणजे दूधवाल्यांना पण जेंना सांगून ठेवलं मग ते पण आणि खूप महागात पडतं पण मग ते शंभर का दोनशे रुपये लिटर देतात ते लोकं
बाई
ते पण मग ते लागतं अस तर मग कारण ते पौष्टिक असतं ना औषधी असतं ते मग ते जरा अ- माझ्या मिस्टरांना द्यावं लागतं मग ते मधून -मधून आणतो आम्ही ते हा त्याच्याने कसं ते असं अ-आपलं डेंगूमध्ये नाही प्लेटलेट्स वगैरे कमी होत मग त्याच्यासाठी खूप चां- चांगलं असतं ते हा त्याच्याने लवकर वाढत असतात ते प्लेटलेट्स आपल्या शरीरामध्ये अ- म ते माझ्या मिस्टर चा प्रॉब्लेमच आहे थोडा तर मग त्यांना असं म्हणजे वाट लगेच की हा आता माझं कमी होत आहे तर मग चिकाच दूध आणायचं नाहीत मग पपयाच्या पानाचा ज्यूस द्यायचं त्यांना मग ते लगेच बरे होतात.
होय का?
हा म आता ते मध्ये त्यांना पपयाच पानाचं ज्यूस चालायचं नाही थोडं रिॲक्शन यायची- मग -मग दूध शोधलं आम्ही चिक्काच वगैरे आणि म लगेच त्याच्या वड्या करून त्यांना खाऊ घात
हा आणि तिथे पपईच्या पाण्यात पपईच्या पानाचा पण भरपूर इफेक्ट आहे. माहिती आहे आमच्या पण माझ्या दिरांना पण तसंच झालं होतं ना तर त्या पपईच्या पानांमध्ये ते पानांमध्ये एवढं प्रोटीन फक्त ते ना उठल्या -उठल्या सकाळी थुका गिळायचा नाही. मी की नाय तेच्या त्यावेळेसच लगेच बारीक करायचं तेचा रस द्यायचा
लगेच त्याचा इफेक्ट लवकर होतो उपाशी पोटी पिल्याचा
पिल्याचा होय तेनं लय फरक पडतो म्हणजे पटकन वाढतात प्लॅट हम
हो एकदम
चालतंय झाल्यात हा आणि ऐका की अ- इथं थोड्या वे तुम्हाला मी ऑनलाइन या मेसेज करते सगळे इथं घरात आलेत म तेव्हा अजुन एकदा- एकदा करुयात हा म्हणजे तीन- तीन वेळा झाला ना तुमचा आता दोन वेळा राहिलं माझं दोन वेळा झालं तुमचा एकदा झाला हा चालतंय हा ठीक आहे बाय ते